हॅलो अगोदर लागलाच नाही म्हंटलं माझे झाले का एकशे ऐंशी कंप्लीट असं वाटलं मला नाही नाही
ठीक आहे ठीके हो म्हणजे एक सा शी झाले तर नाही लागणार
मग नाही लागणार
म्हणजे कळेल आपल्याला टार्गेट झालं
हो हो
पण ह्याचं पेमेंट येतं पा वेळेवर
हो माझ्या मैत्रिणीताांना आलं ना त्यांचा कॉल म्हणजे हे एक फ्रेंड कमप्लीट झालं दोन दिवसानंतर त्यांचं पेमेंट पडून गेलं, दोन हजार रुपय
अच्छा आ ओ नाही कारण काय होतं? म्हणजे मी आता असे वर्क फ्रॉम होमच काय क ही शोधत राहते ना? एका कॉपीपेस्टच एक होतं ऑनलाइन त्यांना कॉल केला, तर ते म्हणाले तुम्हाला येतंय का?
हो व्हॉट्सअप कॉल येत होता. हेच एक मॅ मॅसेज केला होता. हा तोच ये. फ्री हाय का विचारत होती? मी रिप्लाय दिला नाही.
ह ह. तुमचे दहा मिनटं कम्प्लीट करून, मग त्यांना रिप्लाय करा. हो म्हणजे तुमचा अजून एक कॉल होईल, मग मी करते तुम्हाला उद्या कॉल.
हो.
म तुमचे टास्क कम्प्लीट झाले तर, तुम्हाला कॉल येऊ शकतो ना?
तिकडचे, तिकडचे जर झाले ना तीस? तर मंग नाही येऊ शकणार. हो म आजून तीस झालेली नसेल माझी शक्यतो.
अच्छा अच्छा अच्छा हू म.
येईल तुमचे पाच कॉल होऊन जातील.
मी तेच सांगत होती. हो मी तेच सांगत होती. एक ते ऑनलाईन काम म ते एक वाटतं मला ॲड आली, इन्स्टावर नाही की तुम्ही फक्त कॉपी पेस्टचे काम करा. आणि खाली नंबर होता. आम्ही कॉल केला विच म्हटलं कि, का असं असं मला इंस्टावर आलंय. तर कसं काय असतं, तर म्हणे की नाही तुम्ही पहिले सातशे रुपये भरा. सातशे रुपय ह्या नंबरवर ट्रान्सफर करा. मग तुम्हाला आम्ही काय काम आहे? काय नाही? ते सगळं पी डी एफ पाठवू, मग ते वाचा मग तुम्हाला एक क काय ट्रायल ट्रास्क देणार आम्ही आणि तो तुम्ही कसा करता बघणार? आणि त्याच्यात जर, तुमच्या खूप चुका झाल्या तर आम्ही तुम्हाला टास्क नाही देऊ शकत, मग तुम तुम म्हटलं पैसे, तर म्हणे नाही. तुमचे पैसे
सातशे रुपये मग वाया.
हा म्हणलं हे कुठलं पद्धत ये? सातशे रुपये आपण द्यायची आणि सातशे रुपये आणि त्यांना असंच कराय च त्याच्यात ते लोक चुका काढतीलच ना?
हो.
आता कॉपी पेस्ट मध्ये काय चुका निघता सांगा बरं? कॉपी करायचं तिकडे पेस्ट.
हो, त्यात कस काय चुक निघु
मग नाहीच निघणार ना? पण त्यांचं म्हणण की, त्याच्यात जर चुका बिका निघाल्या मला पाहिजे तसं
म्हणजे त्या साईज मधे नाही झालं. मग तेच ना, आता कॉपी केल्यावर त्याची साईज आपण पेस्ट जिथं जेवढी साईज पाहिजे, तेवढी ऍडजस्ट करूनच देणार ना? म्हणलं नको बाबा उगच सातशे रुपयला बसायचा खड्डा आणि असे किती लोकांना गंडवणार हे लोकं?
मग भरपूर, तसं हे कसं शंभर रुपये तुम्ही फी भरली असल याची ना?
हम्म.
हा.
तेच ना. नाय असे पण असतात उद्योग, म्हणून मग कसं हा का काय काय असे पण असतात, मग असं वाटतं की कसं विश्वास ठेवायचा, म्हणजे आपण एवढं वेळ काढ णार सगळं करणार, आणि मग शेवटी जर आपले पैसेच नाही आले तर कसं वाटतं ना?
हं हं.
त्याच्यामुळे मग मी जरा काल आपण जरा भीत भीतच कॉल केले, पण म्हणलं आता ज्यांनी कुणी आधी केलं असेल, कारण काल पण कॉल केलं तर, ते पण सगळे पहिल्या पहिल्यांदाच होते.
हो.
हां मग ते म्हटले नाही हो आम्हाला पण अंदाज नाही. पण आम्हाला पण असं फ्रेंडली कुणी हयानी, मित्रांनी असं सांगितलं म्हणून आम्ही मग ते डाउनलोड केलं.
हो तेच आमचं पण ने मैत्रिणीच
माहित नाही पण आता तुमचं कसं मैत्रिणीचे आले, माहितीय ना तुम्हाला.
त्याच्यामुळे आणि आपल्या याच्यावरती पोल पण न कोण ग्रीन शॉर्ट काढून. पेमेंट पडलंय त्यांच अस नाही येतय ना. कारण दोन मैत्रिणी माझ्या दोघींना पण पेमेंट
हम्म हम्म कारण ह्यांनी.
अगोदर नाही नंतर ते पेमेंट आता हे टास्क पूर्ण झाले का आपले मग तेव्हा देत.
हुं अच्छा कारण मी शोधलं त्या प्रोफाईल वर तर तिथं काय कुठं बँक डिटेल्स वगैरे विचारलेच नाहीय मग मला प्रश्न पडला का मग पैसे कुठं ट्रान्सफर करणार ना.
हा बरोबर म, फेकच असल ते हम्म, हम्म. ह
तुमच्याकडे तुमच्याकडे कुत्रा आहे का?
नाही नाही मुलं ओरडतय, हो, हो. खेळता आहे ना बाहेर हवे मध्ये त्यामुळे,
पाऊस नाही आला का अजून तिकडे,
नाही एक झाला म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी आता सध्या नाही.
हो इथं इथं पण काल परवा पाऊस पडला पुण्यात, आता काल आणि आज काय काहीच नाही.
हो इकड पण तसच आहे ऊन कडक ऊन होतं गरमी. भरपूर.
हो म्हणजे काय ते ऊन कमीच होइना.
तेच उन्हा ह्या वर्षी भरपूर आहे पाऊस कमी शक्यता.
अजून पण आता जून संपत आला पणता एकच पाऊस झाला. आणि ते एवढस आहे का पावसात हो ना तुमच्याकडे पाण्याची सोय शेताला?
अ शेतेतळ आहे, वीर आहे, बोरिंग आहे.
हा मग ठीक आहे.
त्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाही. हो, पाणी असतं साठवलेलं असतं ना शेतकळ्यामध्ये.
पण ते शेतळ्यातलं पाणी पुरतं बरेच दिवस? कारण मध्ये ऊन खूप पडलं तर बऱ्याच लोकांच पाण्याचं बाष्पीभवन झालं थोड, थोडा आटली तळी,
हम्म.
तुम्ही काय सेंद्रिय शेती करता?
हो.
सेंद्रिय शेती करता का म्हटलं तुम्ही हॅलो,
हो व्हॉट्सअप कॉल येत आहे ना त्यामुळे आवाज ब्रेक होऊन जातो.
तुम कस बाारपेठ कुठली तुमच्या द्राक्षाला?
द्राक्षाला बाजारपेठ म्हणजे व्यापारी येतात आणि ते घेऊन जाता.
अच्छा म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे देता स्वतः नाही जाऊन विकत
नाही नाही ते येत त्यांची गाडी घेऊन येेत आणि मग, तोडून द्यायचे आपण फक्त आणि मग ते घेऊन जाता पेमेंट करता इथंच.
पण मग तुमच्याकडनं ज्या भावाला घेतात त्याच्या दुप्पट तिप्पट भावाने विकतात.
हो ते बाहेर घेऊन जाता ना मग इथून बाहेर नेत त्यांच्या गाड्या लोडहोऊन.
तेच ना पण तुमच्याकडनं ज्या भावाने घेतात त्या भावाच्या, पेक्षा दुप्पट टिप्पट म्हणजे आता इथं पुण्या इथं आमच्याकडे तर द्राक्ष एवढे,
हो ना आमचलं साधारण तर ऐंशीे रुपये किलो घेऊनात तिकडे दीडशे दोनशे असे किलो विकत
हा दोनशे रुपये किलो द हिरवी द्राक्ष आणि तीनशे रुपये किलो काळी द्राक्ष
हो हो मग इकड कमी पाहत नाहीता मग तिथं जाऊन
हो ना पण मग किती नुकसानच होतं ना
नुकसान होते पण मग तो पण झाड आपल्याना तिथं नाही परवडत नाही ना ते घेऊन जाणं हो तेच तर भरपूर असत ना
मग ते तुम्ही एक्सपोर्ट वगैरे परदेशात वगैरे पाठवासाठी काय प्रो ते असते का
असते ना एक्सपोर्टचा माल म्हणजे ते द्राक्ष त्या पापात लागत ह ना आपले
हा ते ठराविक त्याची साईज द हा त्याच्यात म्हणजे त्याच्यातन ते द पक्ष काढून बघतात
आणि ते पण खराब जे राहिले ते बाजूला काढताना मग आपले नुकसान होते त्यामध्ये
हो मग ते हा आमच्या इथं पण म्हणजे ते ह्याच्यात घरातन सु टकलेली जे द्राक्ष असतात ना ते असे सुट्टे झालेले एकदम ते एकदम सोस्तात देतात म्हणजे हे जर दोनशे असतील ना किलो तर ते शंभर नव्वद अे किलोनी देतात सुट्टी सुट्टी
हो का मग ते असेच एक्सपोर्ट नता मग ते खराब साईड ला काढता मग तेच विकले जात त्यामुळे आम्ही एक्सपोर्टला नाही देते भाव जास्त असतो एक्सपोर्टचा पण ते नुकसान होते ना शेतकऱ्याचे त्यामुळे
काय किती काही केलं तरी शेतकऱ्याला भाव शेवटी कमीच मिळत
तो कोणता असू द्या त्यात व्यापाऱ्यानी तो भाव आहेस पाजू तो
ते सण
झाले ह्
तुम्ही स्वतः शेत सांभाळता का लोक आहेत का आम्हाला
अं
लोक आहेत तुमच्याकडे कामाला हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोक हॅलो येतोय का आवाज का नाही येते हा हो येतोय ना हम तुम्हाला बहुते खूपच रिक्वेस्ट यायला लागलं वाटतं
हो तेच तुम्हाला टाकाल मी कॉलिंगचे ते नंबर
हो हो चालेल म्हणजे मग मला कॉल करता येईल हो हो
चालेलल
ल चालेल चालेल दहा झाले का दहा मिनिट तु झा हो ना ते तुमचा कॉल येतात मदनाज तर ते व्हायब्रेट झालं का काही कळत नाही
चालेल जेवढे होतील तेवढे होतील
हम् मग काय ठीक आहे आपला टास्क कम्प्लीट झाला तर निदान-
हमम
काय काय ना काय तर पेमेंट येईलच
हो
काय नाहीपेक्षा मी तर काल म्हटलं की बापरे आता हे इ तरर कॉल काय माझ्याच्यानी होत नाही वाटत
नाही हो खूप लवकर होऊन जातय हे कॉलच उलट छान आहे
तर ना
हम्म
नाही अव कस होत असं अनोळशी बोलायचं म्हणजे ना जरा असं
हो मला पण तेच वाटत होत मी एक दिवस पूर्ण एक दिवस घेतला मी ते कॉलच केले नाही कोणाला आणि मग माहि बोलली का उलट सोपंय म्हणित ते ते कर म्हणे तो
हो ना माझं पण तेच झालं मला असं वाटलं की असं कसं आण लोकां कॉ करायचा आणि बोलायचा कोण बोलेल ना आपल्या बरोबर पण हा पण नंतर कळ अरे त्यांना पण तर कॉल कॉलची गरज आहे ना
हा
चालेल चालेल झाले दहा मिनटं तुम्ही कॉल कट करा मीळ तुम्हाला उद्या कॉल करू
चाल
ठीक आहे थँक्यू